हॅलो सखी-सखी कशी आहेस, कशी आहेस सखी मी पण मस्त आहे चला वेळ होता आता म्हंटलं चला सखीला फोन करू
बरं केलं की आठवण काढली आम
हम्म आठवण येतेच ओ चांगल्या माणसांची नाही का म हा चांगली माणस त्याची माणूस की म असं काय म्हणताय कशी आहे तब्बेत
तब्बेत आहे ठीक माझी तुमची?
माझी पण आ या उन्हाळ्यामुळे जरा मुलांनां आला होता त्त्रास झाला होता
हा उन्हाळ्यामुळ होतयं
हम्म उष्ण उष्णतेचा त्यांना त्रास झाला हम्म हम्म मुलीला ही जरा टायफॉइड तेव्हा त्रास झाला होता पाण्यामुळे का खाण्यामुळे काय माहिती मुलांना सुट्ट्या लागल्या
अहो उन्हामुळे ना ते जास्त हे होतय उन्हामुळ सगळ बिघडुन जातय आपलं
हम्म असं म तेच तिथं तीची ट्रीटमेंट झालीय आता चांलय जरा आता ऍडमिशन घ्यायची मुलांनची ही घरातली वाळवणी ची पदार्थ केली आणि सध्या लग्नाची गडब गडबड होती. गावाकडे लग्न होती. आणि आता तर काय आता धोंड्याचा महिना लागलाय
उन्हाळ्यामध्ये तेच काम राहतात वाळ वणी
हूं आता या वर्षी काय आहे. धोंड्याचा महिना, कुंभ मेळा तुम्ही कुंभ मेळ्याला येत आसता का? नाशिकला
नाही ओ
कुंभ मेळा भरपूर मोठा आसतो ना कुंभ मेळा नाशिक आपल्या महारा नाशिकला अस हो यावर्षी आहे ना नाशिक मध्ये
मागच्या वर्षी पण झाला ना? प्रयागराजला होता तो
तो प्रचागराज ला होता इन्हाबादला आता या वर्षी दोन हजार सव्वीस सत्तावीस भरपूर दिवस ए. नाशिकलाय हूं हूं कुंभ मेळा, प्रभू श्रीराम राम चंद्रांची नगरी सीता मातेच अपहरण झालेल सिता मातेची गुहाये सिता मातेचा संसार ये. हूं या की कधी आले का नाशिकला
हा हा येतो येतो.
आमच्याकडे सप्तशृंगीच पण सुंदरये. कधी वनीगडावर सगत हो हो ते पण छानये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ते ज्योत लिंग आहे ना
हो मी बघलं मी गे आले नाय तिकड कधी नाशिक वगैरे पण
हूं फार सुंदर अ अ त्र्यंबकेश्वर म्हणजे पावसाळ्यात तर बघायचच नाही इतकं सुंदर नेहमी पाऊस असतो हो गंगा आपलं हे गोदावरी उगम तिथूनच झालेला आहे म्हणजे पुढे जाऊन जी गंगा होते ना हो गंगा घाट ये ना काशीला आहे पण इथे गोद दावरी इथे हा गोदावरी ए गोदावरीचा उगम ए तो याच्यात नाही ब्रह्म म्हणून जो डोंगर आहे का ज्यावर भगवान शिवांनी आपल्या जटांमधून जटांमधून गंगेला अ हे केलेलं आहे तिथे खाली घेतलेले आहे जे अशी पौराणिक कथा आहे की ज्या वेळेला अ गोदावरीला म्हण गंगा मातेला पृथ्वीवर यायचं होतं त्याला पृथ्वी दुबंगली असती पृथ्वीचा विनाश झाला असता म्हणून भगवान शिवांनी त्या गोदावरीला गंगा गंगा मातेला आपल्या जटामध्ये धारण करून ती त्या अं त्र्यंबकेश्वर मध्ये जो अ ब्रह्मगिरी म्हणून नावाचा डोंगर आहे त्या डोंगराव तिथे ती केलेली ती तिथे त्या डोंगरामध्ये तिथे निघते तिथून खाली गंगाद्वारला येते आणि तिथून मग खाली त्र्यंबकेश्वरला जे कुशा वर्ता आहे तिथं येते तिथे मग मोठ्या प्रमाणात आहे अशी
अच्छा, अच्छा, अच्छा
वरण ती परत तिथे गुप्त होते आणि नाशिकला पंचवटी म्हणून जे स्थान आहे. तिथे परत ती गोदावरी निघते अशा प्रकारे गोदावरी आलेलीये.
आपल्या पौराणिक कथांमध्ये सगळा आपला इतिहास आहे नाही तर मग काय पुढच्या पिढींसाठी काय नव्हतं ना
हम् मग असं पण फार सुंदर आहे त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे लिंग असं आहे की तिथे एका लिंगामध्ये ते तीन ल लिंग आहे ब्रह्मा, विष्णु आणि महेश आणि त्या लिंगामध्ये पण गोदावरी ये आता वरतून ज्या वेळे आपण जातो ना त्यावेळेला आपल्याला वरतून मुख दर्श संंबट पण तुम्ही अस मोबाईल वगैरे बगितल असेल बघा तिथे ती गंगा वाहते म्हणजे त्या लिंगामध्ये अक्षरशः पाणी निघत पावसळ्यात खूप पाणी निघत.
असय हॅलो
हा बोला ना
हा असं आहे आणि फार सुंदर आणि आपल्या ज्या पितृ दोष वगैरे असे जे सांगतात हे दोषांचं निवारण पण फक्त भारतामध्ये तिथेच त्याच जागी होत. भारतामध्ये म्हणण्यापेक्षा आता बाकीच्या देशांमध्ये आपलं कल्चर काही करता काही नाही करत पण आपल्या भारतामध्ये जे गोष्टी मानतात ना तर तिथेच ह्या पितृदोषां
हॅलो हा. अशा ठिकाणी तिथे होत फार सुंदर आहे त्र्यंबक
छान आहे ना म त्र्यंबकेश्वरला सगळंच.
फार सुंदर आहे. बऱ्याच बाहेर
ऐकून तर छान वाटतंय कधीतरी यायला पाहिजे आता त
हो मग या या तोही जरा कोकण पट्टा पाऊस सातात पट्टा तिकडे भाताची शेती जास्त होते.
हो ना
हा
बघायला पण छान आहे.
हम्म हम्म फार सुंदर आहे. त्यांनतर आपल हे सप्तशृंगी ये, वणीये अलीगडाचं फार सुंदरए महिशासुरमरदीनीच अस हो सप्तशृंगी मंदिर पण इकडेच. इथं आलेलं आहे. ते पण छान डोंगरावर ते डोंगऱ्या म्हणजे कडई कपारावर ती ये ती अक्षरशा आणि फार सुंदर ती देवी पूर्ण उभी तिच्या अठरा भुजा, तिचं ते सौंदर्य, तिचं ते रूप तर बघाय नवरात्रामध्ये तर बघतच असतो. अशी मस्त दिसते.
तुम्हाला म बरं आय, छान हाय तुम्हाला बघायला वगैरे.
सध्या देव ताना म्हटले की कुठले पण, कुठे ही जा, हंम्म लै गर्दी असते आणि काय होत तसंगी हे जे देवस्थान असं येतं की महाराष्ट्र आणि गुजरातच्या गुजरातच्या बॉंड्री वर नाही म्हणता येणार. पण गुजरात पासू पण त्यांना जवळ म्हणजे दोन्ही राज्यातले लोक भरपुर आणि आता सुट्ट्या मध्ये तर गुजरात आणि महाराष्ट्र ऑलमोस्ट इंडीयामधले येतात. पण गुजरात, महाराष्ट्र जास्त तोच आलता. अस खूप लोक येता आणि ति तिे पण ती कडे वगैरे मारकंडे ऋषींचा डोंगरए फार सुंदर आहे तिथ. ते हा असंचंदनाची झाडं आहे तिथे पण फार सुंदरे
भारी आय की. म्हणजे सगळीकडे जे देव देवांच देवस्थान वगैरे आहेत ना ते फिरायला छान आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत.
हम्म भरपूर नाव मग अष्टविनायक आहे आता तुमच्या तिकडे कोल्हापूरए, पंढरपूरए, अक्कलकोटए, तुळजाभवानीए पण सप्तसृंगीचा डों डोंगराचं हे जे आहे ना ती वरती येते ना खूप म्हणजे डोंगराला येते ना. तर पावसाळ्यात फारच मस्त असतं, कारण ढग असता पाऊस असतो फार सुंदर ढगांमुळे फार सुंदर दिसताय तिथे म्हणजे अक्षरशः हो डोंगरावर खूप उंचय ना त अस गाड्याना जायला पण म्हणजे दिवसा लाईट लावून जातात. तरी दिसत नाही इतक धुक असत प्रचंड फारच सुंदर ते खूपच सुंदर पावसाळ्यामध्ये प्रचंड सु सुंदर असतो.
वाव किती छान.
अस आणि त्या देवीचे पण बरच सत्व आहे सांगतात अशी लोक
हो सांगतात ना आता ते आता मोबाईल आलाय ना मोबाईलवर ते सगळ सर्च केल ना सगळ येतय पौराणिक कथा वगैरे सगळच सगळ.
हम्म आणि नवरात्रामध्ये तर काही विशेष अस तिच रूप झाल आणि तो शृंगार झाला देवी ता फार सुंदर हम्म हम्म फार सुंदर आता माग मागे त्या देवीचा शेंदूर वगैरे काढल्यामुळे आता ती देवी अस मस्त छान रूपात आलीये. तुम्ही न्यूजला वगैरे ऐकल असल कितीतरी गोण्या शे शेंदूर निघाला त्या देवीचा जे पोरा हो हो जे पौराणिक विभागा जे लोक होते ना ते असत ना त्या काहीतरी मेंटेनन्स असत बघा त्यांना दिलेला प्रत्येक मंदिराच तस त्यांनी तिचा ही केल तर ते त्यामध्ये तस निघाल आता फार सुंदर ती देवी तिच ते रूप मस्तय
बरोबर
हम्म भारी वाटत अस आणि त्र्यंबकचही फारच सुंदर आहे त्यानंतर तर हम्म हहम्म तिकडे करवंद असता खायला कोकणी लोक करवंद घेऊन येतात.
हो हो आमच्याकड पण इकड पण आमच्या गावी पण करवंद वगैरे भेटतात खूप.
हो ना आणि जस आपल माऊली आहे आळंदीला तस तिकडे निवृत्तीनाथ आहे माऊलींचे मोठे बंधू त्यांच पण समाधीस्थळ आहे ते
हो
हो म्हणजे वारकरी परंपरेचा पण वारसा आहे भगवान शिवांचा ही वारसा आहे. असो
मस्तच
फारच सुंदर आहे त्या
मस्त वाटलं तुमच्या ह्याची माहिती ऐकून
अहो प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेनेच भरलेली असते फक्त आपण ती बघत नाही बघ बघताना तशी नजर पाहिजेत.
ओ
हम्म सौंदराचा वारसा सर्वीकडेच असत हो झाला आता पाऊस पडला की बघा पृथ्वीच सौंदर्य किती सुंदर राहील.
ते टिकवून ठेवलं पाहिजेत ना!
हा तेही आहे हो ते ते टिकवन सध्या आपल्या हातात आहे आप
तेच तेच आप आपल्या हातातच आहे हा
असं खरं तर हा वारसा मागच्यानी जपला तो आपल्यापर्यंत आला आता आपलं काम हे की तो आपण जपून पुढे घेऊन गेलं पाहिजेत.
हा तेच ना
असं आहे अश्याच बऱ्याच. गोष्टी
भरपूर आहे
हम्म अजून काय म्हणता बाकी?
बाकी काय नाही चाललंय निवांत.
हो का ठीक हे मग करा आराम बोलूया नंतर बाय